हॅलो हो नमस्कार, नमस्कार
कशा आहात तुम्ही?
हो मी मस्त आहे. तुम्ही कशा हाय.
आम्ही पण मजेत ए काय म्हणत मुंबईचं वातावरण?
मुंबईचं वातावरण आहे गरम
गरम ए अजून पाऊस पाणी, चालू झालेलं नाही का?
पाऊस नाही अजून सकाळी जरा पडला दहा मिनिटच पडला असेल, दहा मिनिट बारीक बारीक
हो ना.
हा त्याच्यानंतर काय नाही, पण कडक ऊन पडलंय पण
हम् म्हणून पाऊस सुरू व्हयच्या आधी आम्हाला मुंबई फिरायचय.
होय का?
हो.
या ना म कधी येता?
मुलं म्हटलं जोपर्यंत मुलांच्या सुट्ट्या चालूएत तोपर्यंत याव फिरून मुंबईला
हो का? या ना मग?
कसं आहे वातावरण? चांगलं आहे ना.
हो आहे थोडं गरम होतंय, पण ठीक हाये चांगल फिरायला चांगलय.
काय काय फिरण्यासाठी आहे? दोन तीन दिवसाच्या सुट्ट्या आहे.
हा हा. दोन तीन दिवसाच्या सुट्ट्या आहेत. हा हा.
मुंबईला मुंबई दर्शन करायचंय आम्हाला.
हो मुंबई दर्शनसाठी तुम्हाला एक अशी बस पण आहे. इकडून म्हणजे मुंबईतून सगळ स्पॉट दाखवत्याती मग एका दिवसामध्ये होत किंवा मग तुम्ही एखाद स्पेशल गाडी वगैरे करून पण येऊ शकता इकडे फिरण्यासाठी किंवा बस आहेत. ट्रेन आहे मग तुम्हाला जमतंय का तो प्रवास? बघा तो बसचा किंवा ट्रेनचा
लोकलनी तर नाहीच होणार प्रवास एखादी गाडी करते असे लोकलनी एवढं फिरणं पण शक्य नाही, लोकलला आम्हाला सवय पण नाही ना करत ह सवय नाही मुंबईमध्ये लोक गाडीने फिरायला लागत हा आमच्या इकडे आमच्याकडे ईजी रिक्षा वगैरे भेटतात.
हा हा.
त्याच्यामुळे आम्ही शक्यतो गाडीनेच फिरतो.
हो का मग चांगलं आहे ना गाडीच घेऊन या मग
मग तिथे आहे ना गाडी नि फिरण्यासारखं सगळं
हो हो आहे खूप छान आहे, फिरायला तुम्हाला गाडी असेल तर उलट आण ती चांगलं पडेल म्हणजे अ तिथे तिथेच उतरता येईल ना, तुम्हाला जिथं तुम्हाला जायचं तिकडे इकडे आहेत भरपूर ठिकाण आहेत जुहू चौपाटी आहे. हरे रामा हरे कृष्ण ते मंदिर आहे परत अ हो मुंबा देवीचं मंदिर आहे, महालक्ष्मीचं आहे, सिद्धिविनायकच आहे.
बरीच ठिकाणी म्हातारीचा बूट आहे तुम्हाला खरेदीसाठी जायचं असेल तर, सीएसटी ला पण आहेस मार्केट वगैरे भरपूर ठिकाण आहे
होईल नाही एवढं दोन तीन दिवसात फिरून सगळं!
सगळं होईल फिरुन
पण ना दाद्याच वगैरे मार खरेदीसाठी
हो हो हो
म्हणजे शॉपिंग पण करताय एक दिवस शॉपिंग दोन तीन दिवस फिरणं
हो होऊन जाईल तुमचं दोन तीन दिवसामध्ये
हो ना
हो
मग आमचं झालं की तुम्ही आमच्याकडे नाशिकलात
हो हो ये हो हो नक्की हो नाशिकला काय आहे तुमच्याकडे माशीला बघण्यासारखा
मीनज आच नाशिकच वातावरण खूप चाल
हो का!
हो!
पाय बाजूजूर काय आहे पाण्यासारखं
आमच्याकडे आजबाजू आमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंचवटी फिरण्यासारखी
पंचवटी काय आहे पंचवटी म्हणजे?
म कायराम मंदिर आहे परत सगळे सीतागु्फा वगैरे सगळे आहे.
हा
हो त्र्यंबकेश्वर आहे त्र्यंबकेश्वरला फिरण्यासारखे आहेत. खूप स्पॉट आहे नाशिकला आल्यानंतर मिसळ आहे चांगली आमच्याकडे
होय अरे वा!
म्हटलं आधी आम्ही येतो मग तुम्ही या
हो हो नक्की आम्हाला किती दिवस लागतील मग फिरायला तिकडे नाशिकला?
दोन तीन दिवस दोन तीन दिवसात होऊन जाईल.
होता कस कस कसं फिरायचं तिकडे त काय गडी
गाडीच योग्य राहि हो खूप त मला प्रत्येक गोष्टीसाठी गाडी अवेलेबल आहे ना ट्रेनचा विषयच नसतो इकडे
हो ट्रेन तर नाहीचय
जाण येण्यासाठीच असतो.
हा हा चांगले भ या तुम्ही तुम्ही येऊं जावा मग गाणी पण येऊ मग
ये ना मुंबई द ठी बसने पण फिरू शकतो ना आपण
हो बस ते पण फिरू शकतो पण बसला पण गर्दी असते ना ख
हा आणि प्रत्येक ठिकाणी हे होईलच उतरेलच असे नाही त्याचे स्पॉट वेगवेगळे असते मुंबई दर्शनसाठी कुठे एक स्पेशल गाडी असते का
असते पण ते एका दिवसामध्येच तुम्हाला फिरवते ते फक्त मग जास्त ठिकाणी काही थांबत नव्हते जरा जरा वेळच प्रळावी करते निवांत नाही अस निवांत नाही होतय ते
म्हणजे खाली उतरण्याच व्यवस्थित
नाही म्हणता काय ना त्या नाही येत त्याच
म्हणजे गाडी दाखवतात
हो पण तिकडे हे पण आहे गे गेट व ऑफ इंडिया पण आहे तिकडे तुम्हाला... जहाजात बसून तिकडे एलिफंटाला वगैरे पण जाता ये तिकडे गेले वगरे खूप आहे तिकडे तर हो पूर्ण एक दिवस जाईल तुमचा.
हा. नाही आम्ही ऐकल होत की तिथं आहे म्हणून मुंबई दर्शनसाठीठी गाडी.
हो, हो आहे, हो आहे ना.
नाही ना, पण मग तुम्ही म्हणता किती दिवस येत नाही मग?
हो ना तुम्हाला मग व्यवस्थित गाडीच बरी पडते तुम्हाला स्वतःची.
हम्म समुद्र किनाऱ्यावर पण जातय.
हो.
संध्याकाळचं भारी वाटत असेल.
हो हो समुद्रावर किंवा चौपाटीला वगैरे.. खूप छान वाटतं.
तुम्ही कधी येतंय मग इकडं?
तुम्ही येऊन जा ना मग येऊ आम्ही पण.
स्टे ला कस आहे मुंबईला चांगलं आहे ना?
हो आहे आहे स्टील आहे चांगल. हॉटेल्स वैगरे आहेत चांगले, हॉटेल्स हो, हो, आहेत. ते आहे जेवण वगैरे छान मिळेल तुम्हाला हॉटेल
हो ना तुम्ही रा आमच्या सोबत फि राहिला तिकडे म्हणजे आम्हाला तेवढंच बरं पडेल सगळीकडे दाखवाल पन.
रिकामा ऑडिओ
जे इकडे सिद्धिविनायकला पण जाता येईल. देवदर्शना गणपती बाप्पा लालबागचा राजा. आता गर्दी नसेल ना!
आता नसेल गर्दी एवढी.
हम् आणि त्यात तस सुट्ट्यांमध्येच असते मला तर. अशी सुट्ट्या संपत्तचं आल्या आता.
हो लालबागचा राजा कधी असतो? गणपती बसतो.
गणपतीमध्येच मग तेव्हा खूपच गर्दी असते हो तिकडे. म्हणजे काय कोणाचे चेहरे पण दिसत नाही. काय नाही. तो तर राजाचा एक पाय दिसत.
आणि दर्शन पण व्यवस्थित होत नाही ना तिथे.
नाही होत नाही होत खूप म्हणजे खूप गर्दी असते. असे ढकलूनच बाहेर काढतात सगळ नुसतं हो ना. मी ती व्ही वर आम्ही जाय जायच पहिले आता नाही जात आम्ही ग गणपतीला.
म्हणजे असं वाटत की इथूनच दर्शन घेतलेलं बरं. दिसतोय ना इथून तो दिसतोय तिथूनही तेच दिसणार आहे.
होत ती लाईन लावा एवढी.
हम्मो आणि तथली अ पण थोडस म्हणे गर्दी खूप होती लोक खूप गर्दी
आणि गर्दी होते म्हणून तर त्याला पण म त्याच वागावं लागतं ते. फटापट पटापट बाहेर काढतात सगळ्यांना ढकलूनकलून ढकलून.
त्यांचं काय नाही काय करणार गर्दी तेवढी राहते प्रत्येकाचं दर्शन झाल... इ असते की माझं दर्शन झालं पाहिजे माझं दर्शन झालं पाहिजे.
हो ना मग त्यांना तसच करावं लागतं म.
हम्म गणपती पण खूप सुंदर बसतात ती इडे मुंबईला विसर्जनाला भरपूर.
छान असतात गणपती
जे दोन-दोन दिवस चालते ना ते विसर्जन गणपतीचं एक एक दोन-दोन दिवस.
हो मोठे-मोठे गणपती दुसऱ्या दिवशीच विसर्जन होतात.
हा कारण की पूर्ण मला राजबागच्या राजाचाच एक दिवस पूर्ण मिरवणूक चालते.
हो ते सकाळीआ. आठ नऊ वाजता नते तर ते दुसऱ्या दिवशी पहाटे किंवा दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत विसर्जन करत असते.
जेवढं वेळम चालते आणि लोक.
मिरवणूक हो हो राहतात राहतातक खूप गर्दी असते.
आणि गणपती किती मोठे-मोठे राहतात तिकडचे. बापरे खूप मोठे-मोठे गणपती असतात. म्हणजे. ते मुंबईची मिरवणूकच चाललेली असते.
हो ना.
नाही छान आहे मिरवणूक वगैरे बघतो आम्ही. एकदम छान आहे आणि. सिद्धीविनायकला पण भरपूर गर्दी असेल ना.
हो त्या वेळेलास्त सुिद्धी घेन आपलं पण गर्दी. आता मधी आधी नसते एवढी पण संकष्टीला म्हण. गवारी परत गणपती नसतात तेव्हा अनंत चतुर्थीला वगैरे खूप गर्दी असते.
आता जास्त नाहीत ग.
आता नसेल जास्त.
हा म्हणजे दर्शन पण आपलं छान झालं पाहिजे आलं होते दर्शन पण व्यवस्थित झालं ना.
हम्म थोडीफार असते पण एवढी नसते घरी.
हम्म आणि कस सुट्ट्या असल्या म्हण लोक फिरायला तर आणि गर्दी होतेच.
हो सुट्ट्या असल्या होते.
हम्म त्याच्यामुळे म्हटलं दर्शन पण झाले पाहिजे कसं मुंबई देवीला जाऊ दे सिद्धिविनायकला जातय. आणि दर्शन पण चौपटी पण फिरताई.
हो हो.
सुट्ट्या पण संपत आलाय ना आता मुलांच्या. त्याच्यामुळे म्हटले जाऊ या दोन तीन दिवस.
हो हो या या.
कारण कसं एकदा परत पाऊस पडायला लागला. कि मंग काय मुलांच्या शाळा पण चालू होतील आता आणि. सुट्या पण संपून जातील आणि पाऊस चालू झाला की मग कसलं काय.
नाही नाही पावसामध्ये नाही ना खूप.
आणि गणपती बसल्यावर पण येता येत नाही गर्दीच एवढी असते. त्यापेक्षा आत्ताच फिरून आलेल बरं. ले चालेल बघ यतो माला.
बर बर चालेल चाल या ठी हो चालेल.